हॅलो काय करते आ
काही नाही
इथं बँकामध्ये आलेली ग मी पैसे काढायला गट वाल्यांच्या बाया बरोबर
कुठ
म्हणून का फोन बी नाही लावलं म्हटलं रात्री वाहतू करू गप्पा मारू म्हणून
मॅडम गेली होती लसीकरणाला
हा क्यो हा
मग त्या सकाळी मग त्यांच्या बरोबरच आली मॅडम बरोबर मॅडम ऑफि गेली मी इथ बस स्टँड वर उतरून गेली आता बँकामध्ये
हा इतके
तिकडून ना बरं पाड्यावरून आले मग स्वयंपाक केलं जेवण केलं
हम्म
ह मग आले
ह ॲप चालू ठेवला होता तू
आजच काय तुझं नाव दाखवून दिलं होतं तिथं रीमा टिन मे काय हे याचं फोटो पाठवत होती व्हॉट्सअपला
हा
म लसीकरणाच आणि त्या तस तुझा खल येऊन गेला
मला काही म्हणजे लागत का नाही लागत म्हणून लावून बघितली तस
काय
हम हम हा पण लावलं जात नाही तर ब ब बघत होते कल जात आहेत
बघत होती का तू
हम्म तू लागून गेल
लागून गेल का बरं झालं ना मग
हम्म
मी त लावणार होती सुनीताला लाव पण ती तिकडं कारण होतं ना तिच्या बहिणीच्या घरी मग तिथं गे गेलेली आहे मग ती रात्री येईल तेव्हा बोलू म्हणून काही ठेवून दिलं झोपलेली असं म्हणत होते तिच्या मिस्टर
ह
संध्याकाळी पोहोचून जाऊ असं म्हणत होत
तश कास गेले होते तिथंच टाईम झाला मग काही बारा वाजून गे गेले तर नाही मग मी
कुठो शदाला
हम् साध्याला टाईम झाला होता ते एक एक टाका बाकी होत तोडायचा
पाके तोडायला हम्म तोडले का
टोडले आता झालं क्लर बाकी आहे पण थोडं
अजूनपर्यंत सुजन आहे का हात
हा काही नाही सुर उतरून गेलाय आता ठीक आहे
हम्म
काही नाही संक्यात नाही सांगा गोड्या आता बर होऊन जाणार असं सांगत होते पण चार पाच दिवस अ पाण्यात नाही ठेवायचं म्हणजे पाणी नाही लागू द्यायच हाताला सांगत
हाताला का
हा अजून ते अजून जखम नाही भरलेले आहे ना
हा
पैसे काढून घेतले म
गटाचे पैसे काढायला आले सहा लाख रुपये मंजूर झालेले पण ते कोणाचं पासबुकच नाही असं म्हणून राहिले तर काय माहित आज देतील का नाही नाही तर परत वाप पस करून देई
कोणाच पाच मिनिट म्हणजे
ती एक गटवाली बाई आहे ना तिचं एमपी मधलं पुस्तक आहे ते नाही इथं महाराष्ट्रामध्ये चालणार असं म्हणतात ते
तमपी मदल बाई ते
इथली बाई आहे पण तिचं ती तिचं लग्न एम पी मध्ये झालं मग तिथलं काहन असेल ना तिचं
हो हो तिथलं काउून देऊन दिलं तिथलं का देऊन दिलं मग नंबर तिने
हा ना तिथलाच पुस्तक आणलेलं आहे पण इथं नाही चालणार म्हणता मग दुस दुसर ओपन करा लागेल अस म्हणण प कार अ ज दाखला बी नाहीय तर कस काही हे म्हणार
तेव्हा लग्न झालं ते सज
तिचं का खूप वयस्कर आहे तर दोन मुलांच लग्न बी झालं पोरो बी आहे
आणि तोपर्यंत काय करत होत
काय काय माहिती काय करत होती इथलं खातच नाही ओपन केलं का कायती
तेस्तर तथ नाही चालत इथं महाराष्ट्रामध्ये तर माहितच आहे ना पहिल्यांदा तुमच्या गटातलेच आहे का ते
हा आमच्या गटात
मग सांगितलं नाही का तू तिला
मी काय सांगू तिला आहे तिचा दुसरा ते काय म्हणतात ते शंभरवाला खा खाता आहे तिचा त्याच्यावर त पैशे पडता ला बेणी मग तो ण वापर करून घेते ती
हम काही लक्ष नाही देत पण तेच नंबर देऊन देत असताना मग तेच अकाउंट देऊन गेत असताना म्हणतो मी
हम्
हम्म
काय किती पेमेंट पडला एक आठवड्याचा
कोणाचा
तुझ ना हे आपण बोलतात ना त्याच पेमेंत मॅडम ओपन करून दाखव कलाहता
हा
माझा कालच तर एक कालाला तर नव्वद रुपये आहे बाकीचे एकोणतीस चाळीस पं चाळीस असं बाकीचे झिरो झिरो दाखवत आहे बापरे! दोनवती एवढे एकोणावीस काल केलं होते तू तुझे पैसे किती? आहे बघत पेमेन किती? येतं मॅडम हसत होते. एक कालाला तर नुसतं नव्वद रुपये पडले. ले असं म्हणत होते ती
नवज रुपये कसं काय का?
काल केलं का शंभर रुपये पडतं. पण आपल्या मध्ये मध्येच कट होऊन जातं ना फोन बोलता बोलता त्याच्या मुळे अपुर राहून जात. प ते मी दहा मिनिटं बोलायचं आहे. ना आपल्याला
ते दहा मिनिटं बी पूर्ण दहा मिनटं पूर्ण झाले. ते पण पी म्हणजे आपण मध्ये मध्येच पावरी भाषा बी बोलून दताना
हा
मराठी बोलावं लागतं मॅडम तुम्हाला म्हणत होती माझं पाचच काल केलं एका हप्ताला पण ना किती? एकेकालला पन्नास साठ असे पैसे पडलेले असं म्हणत तिथं ते काय मालमा सराम बरोबर कुठ कुठं लावते. मग ते काही सगळं त्यांचं बोलणं चांगलं होत तर म्हणून त्यांच पेमेंट चांगला राहतील असलं का काय
तुम्ही तर मध्येच पाहलं बोलून टाकता
हो
आता पण बोलून दिल होत.
मॅडम म्हणत होती रीमा तर दातचं काढून राहते. ती बोलत बी नाही हा ह असं एवढंच करते ती असं म्हणते हो
हो बोलतलं ते का?
नाही हो हो हो
ह
आणि अजून तिचा आवाज बी येत नाही बरोबर मध्ये मध्येच काय बोलते असं म्हणत होती ना हसायची असं मणत होती हॅलो हम
आवाज बरोबर नाही येत होता बोलतच होती ना म्याड माणसं हो मॅडम काय पण सांगतेस बोलायची ना मॅडमांसोबत पण
मॅ हा मॅडम रीमा म्हणत होती मॅडम तुझच्याशी बोलायचं आहे मला बोलायचंय असं म्हणत होते म्हटलं फोन लाव सांगितलं तिला असं म्हणत होते की
मला बी म्हणत होती आज ना संध्याकाळी आपण बोलू बरं दान म्हणते तई असं म्हणत होते चालेल मॅडम संध्याकाळी बोलू अस सांगितलं तिला
किती वाजे
रात्री बोलू आता आता का ते थकून जाईल घरी अजून त मुलगाव ला जाणार होते असं म्हणत होती पण काय माहिती जाईल का नको तिथं हाय तसं काय नाही मला मा स ते हाय म्हणत होती पण फिरून जावं लागेल अजून वीस तीस किलोमीटर असं मला ह
हम्म नाही ग दोन वं तई
हा
ते पेमेंट कस दाखवतात ते सांगत होते कन त सुबा कत हा हा
काय माहिती ते पण सांगितलंच नाही मॅडमांनी अ ते
नाही नाही ग ते नाही ग सजरा स ऍप ग हे आपण बोलतो ना त्याचे
काय माहिती कधी टाकतील एका शनिवारीला शनिवार शुक्रवारीला तर आपल्याला टेनिंग होती मग शोनिवारी पासून एक आठवडा बि नाही झाला ना गरीमा
हम एक आठवडा नाही झाला
मग उद्या अ शनिवार येईल का आठ दिवस होईल ना
दहा दिवसाच चालत होते का
काय माहिती किती दिस असच
ह काल पण बंदच होता ना फोन लागतच म्हणून काय लागलं नाही हा
म तुझं माझ काय होऊन गेलं काय माहिती तू उरटी दाखवत होते फोन बी लागायच नाही
हम्म होऊ जा म प का त मध्ये मध्येच काही येऊन लागत ना ऑप्शन
हा ना तेतम म्हण दोन मक्याच्या भाकऱ्या होत्या मग तिकडून आणल्या अंड्याची भाजी बनवली मग जेवण केलो ना आले
मॅडम सोबत
हा ना गाडीवरर बसले आणि गप्च्या मारत मारत आले
का काय बनवलं
अंड्याची भाज अडे रज सवाल ब नवली हा
मी तर काहीच नाही मॅडमना असं म्हणजे खाऊ म्हणजे जेवणाच नाही बनवून देत मॅडमप मध्ये तसच मनाने ते सांगत असतील मला बा काही जेवण चांगलं नाही बरी म काही मला जेवण चांगलं नाही बनवून देत अस सांगत असेल तिच्याक म्हणजे तीस तिस तिसच सांगत असतील ना मनाने
पण तुला का
नाही मॅडम असत तिच तिचं म्हणजे सांगत असेल ती असं सांगते मी अ वा हो
हा ना पण मी तर काही बी बनवलं म्हणजे हडी बनवली होती रीमा पण खूपच आंबट होते पोराने बी कोणीच खाल्ली नाही म्हटलं हे खातील का नाही मग मग अंडे्या आणले आणि अंड्याची भाजी बनवून दिली म्हटलं मॅडम काला करून खाऊन घ्यायच एक तर सकाळ पाासून उपाशीच असेल भूक लागली असेल भ म्हणे जानवती तई हा तर मला अस वा पण तिच्या कमलीच्या घरी नाही जात तिथ माझ्या घरी येते तिथं जातच नाही काय ल जाणून ते दई घरी जाऊ आपण ल ल ल असं म्हणत होत म्हटलं ते आशा वर्करचे सुपरवायझर हय ना लक्ष्मीताई त्यांच्या घरी गेलेली होती ती मग तिथून कोन लावला जायला काद नव्हती तई स्वयपाका असं म्हणत होती मॅडम अंडे उकडून राहिले थोड्या व यायचं असेल तर या तुम्ही बसायचं असेल तर बसा सांगितलं मग स्वयपाक केलं मला इथं मंदनला यायचं होतं मग पटापट स्वयपाक केलं मग मॅडमांना बोलवून घेतलं झालं स्पक मॅडम मला पण त तर जायचं लवकर या सांगली त तर मग आले